हॅलो भावा नेटवर्क मध आहे रे...
का तू आहेज नाटोक मध्ये...
हो रे
काय म्हणते म्हणझं काम.....
काय नाही भावा चाललंय जरा....
सांभाळतो ना सरळ
सांभाळतय सांभाळतय सगंळ
हा अ आहे चाललंय इकडे झोपून चा झोप.. फुल होता दिवसभर..
कशावर आहे..
झोपूनच आहे दिवसभर काय करायचं, सका काही कॉलेजला पण नाही गेलेलो, असं झोपून होतो अटेंडन्स पण लावाय नंतर सगळं काय शेवट पटला गेलो चार वाजता. ह मग आणि येऊन परत मग काय मोबाईलवर होतो, हम तू काय म्हणतो?
काय ना भावा जरा प्रश्नांची उत्तर शोधतोय? अरे काय भेटत नाहीत रे यार.
विचार-विचार माझ्याकडेच काय उत्तर असेल तुला देतो मी.
आं.
माझ्याकडे जर उत्तर असल तूच्याकडे देतो. तू विचार ना.
बरं ठीक आहे. भावा विचारतो.
हा.
भावा आपल. अ-अ बॉडीचं मॅक्झिमम टेम्परेचर किती असते रे.
हा आपल्या बॉडीचा मॅक्झिमम टेम्परेजेर हे सदतीस डिग्री असत. सदतीस डिग्री.
सदतीस डिग्री.
हो. या डिग्री पर्यंत आप ह्या टेम्परेचर पर्यंत आपली बॉडी. हिट पर्यंत असते. जर समजा मॅक्सिमम झालं तर. होमिओस्टॅसिस मेकॅनिझम ऑन होत. त.
ए एक मिनिट. भावा आवाज येत नाही आहे.
जर समजा आपलं तापमान जास्त वाढलं.
ते ते. आं.
जर समजा आपलं ना. तापमान वाढलं ना.
आ.
किंवा होमिओस्टसिस मेकॅनिझम ऑन होत. त्यामुळे आपली बॉडी जी हीट झालेली आहे ती परत नॉर्मलस स्टेजला येते. आणि काय विचारतोयस बोल?
परत सांग भावा ते जरा मी नोट करून घ घेतो, परत सांग?
हा बघा, ज आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर असतं थर्टी सेव्हन डिग्री सेल्सिअस.
हा एक मिनिट ह थर्टि सेव्हन डिग्री सेल्सिअस हा.
हा आणि जेव्हा आपल्या बॉडी च तापमान वाढत रूम टेम्परेचर पासून तापमान बॉडीच वाढतं. तेव्हा बॉडी होमिस्टॅसिस मेकॅनिझम ऑन करत. त्यामुळे बॉडी चे तापमान मेंटेन होतं, आणि इक्वल लेवल ला येतं जसं थर्टी सेव्हन डिग्री सेल्सिअस ला येत.
एक मिनिटात थर्टी सेवन डिग्रीला इक्वल तापमानात येत हा बोल, भावा.
हा आता पुढील पुढील प्रश्न?
पुढचा प्रश्न प्रश्न पूर्ण असा आहे? अ काय होत रे तू?
भावा गॅप न ठेवता, आपण बोललं तर खूप चांगलं होईल. मला असं वाटत.
तुला जरा ह्याच्याबद्दल काय माहितीय का जरा ब्रिडिंगच ब्रिडिंगबद्दल काय माहित आहे का, भावा ब्रेडिंग बद्दल?
आपले आपले टेस्ट केलेले आहेत ना ब्रिडिंगच्या. हा हा टेस्ट केलेले आहेत. आपण ब्रि
भावा नेटवर्क नाय. तुला नेटवर्क नाय. ब्लीडिंग नाही रे भावा. ब्लीडिंग नाही बडिंग ब्रीडिंग ब्रीडिंग ब्रीड ब्रीड
कुठल्या ब कुठल्या ब्रीड मधल विचारतोस.
आपलं टेस्ट करतात बा आपलं ब्रिड रे क्रॉस ब्रिडिंग करतात बघ.
ओके क्रॉस ब्रिडिंगच. नाही रे. नाही रे. त्या त्याबद्दल एवढं मला माय नाही. त्याबद्दल एवढं मी तुला कुठला याच्याबद्दल माहित ते सांग तू मला सांग तुझ्याबद्दल माहिती.
मला बवा दोन प्रकारच ब्रेडिंग माहिती आहेत.
एक जे क्रॉस ब्रेडिंग म्हणजे दोन वेगवेगळया नसल अरे ऐकशील. दोन वेगवेगळ्या नसलचे प्राणी असतात ना. ते त्यांच्यात क्रॉस बिडिंग करून, एक नवीन प्रकारचा जीव तयार करतात.
हां
तो क्रॉस ब्रीडिंग भावा. म्हणजे जस की टायगर आणि आप लायनचे जर अ क्रॉस बिडिंग केला तर लायगर जन्माला येतो. हा आणि त्यामुळे जी नवीन उत्पत्ती निर्माण होते ना ती या पृथ्वीवर सर्वाइव्ह करेल. ना करेल. त्यावर निर्भर असते सगळं हा त्याच्यामुळे सगळं झोलझाल होतो भावा.
तुला प्रोटीन सिंथसी माहिती आहे.
प्रोटीन सिंथेसिस थोडस माहितीय आहे रे, नाही पूर्ण नाही माहिती.
हाय मलिक्युलर वेट सबस्टन्स विच कन्सिस्ट ऑफ चेन ऑफ अमिन ऍसिड्स. म्हणजे काय समजले बा प्रोटनस हे हाय मलिक्युलर वेटचे सर्वात जास्त वेटचे सबस्टन्स आहेत जे अमिनि चेन तयार करतात. समजलं का आणि त्यांचा बॉन्ड असतो पेप्टाइट बॉन्ड असतो. जो लिंक असतो अमिनो ऍसिड सोबत.
हा
आणि प्रोटीन सिंथेसीस प्रोटीन्स आहे ना हा सेकंडरी सोर्स आहे हा दु असा सोर्स आहे एनर्जीचा जो बॉडीसाठी खूप उपयुक्त असतो. समजल का हा त्याच्यात पण दोन पार्ट असतात. एक ट्रान्स्क्रिप्शन अस त आणि ट्रान्सलेशन असतं.
हा
ट्रान्स्क्रिप्शन मध्ये काय होतं डीएनए ना तो तयार होतो कुठे तर से आपली सेल असते ना सेल त्याचा जो न्युक्लिअस असतो ना त्याच्यामध्ये डीएनए तयार होतो.
आ
त्या डी एन एमधला एक छोटासा पार्ट म्हणजे त्याला म्हणतात एम आर एन ए. एमआरए न काढला जातो एमआरएमचे म्हणजे काय, मेसेंजर आहे जो मसेज पोहचवतो. कुठला जेनेटिक मेसेज पोहोचवतो तो मेसेंजर आरयनय घेतला जातो तो कोणामार्फत ट्रान्सफर केला जातो. तर तो टी आर ए ज्याला म्हंटलं तर ट्रान्सफर आरयने तर टी आर एन मार सफत तो जो डी एन ए ना तो प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी पोहोचवला जातो. समजलं का आणि इथून सुरुवात होती. ते प्रोटीन सिंथेसिसची.
हम्म
ओके. हा डीएन ए म्हणजे काय इट इज अ डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर जशी आपली शिडी असते माहिती आहे का.
हा.
हा तसं ते डीएनएचं स्ट्रक्चर. क्चर असतं दोन स्टँड अस त्याला. हो ओके वेडीबाकडी असते अशी गोल फिरवले असते.
हा
त्याला डीएन एस टेम्पलेस स्ट्रँड म्हटलं जातं.
टेम्पल स्टँड.
हा स्ट्रँड त्या डीएनए मधला सर्वात. छोटा खालचा पार्ट म्हणजे एमआर एन ए
हा हा.
हा आणि तो पाठ घेतला तो प्रोटीन सिंथेसिस करण्या म्हणजे प्रोटीन तयार करण्या. न्यासाठी. आणि प्रोटीन कुठे तयार होतं तर ते रायबोजोम मध्ये तयार होतं.
हा.
हा आणि रायबोजून. मध्ये मेनली ते तयार केलं जातं विथ द हेल्प ऑफ एनझाइम्स. कुठले एंझाम तर आरेने पॉलिमरेच. हा तर अरेने. मरेच्या मार्फत डीएनए टेम्प्लेटपॅन. आणि आर एन ए यांच्या मार्फत. ते प्रोटीन सिंथसिस तयार केलं जातं ओके. असं आहे सगळं. आणि काय म्हणत मग तुझं कस कॉलेज काय म्हणत.
कॉलेज बिलेज चांगलं चाललंय भावा अजून एक विचारत यार आपलं होमिस्ट्री बद्दल. थोडी माहिती सांग ना.
होमिओसोसिस का, हा होमिोससिस म्हणजे काय इट इज द अबिलिटी ऑफ यअर बॉडी टू मेंटेन द. कंडिशन ऑफ इक्विलिम विद इन इट्स इंटरनल इनवयर्नमेंट. इन रिस्ॉनड टू एक्सटर्नल चचेजेस. म्हणजेच काय म्हणजेच काय तुला सांगतो ऐक. ही आपल्या बॉडीची अबिलटी. म्हणजे जेव्हा आपलं बॉडी टेमपरेचर हाय होतं. तापमान आपल्या बॉडीचं वाढत जात किंवा बॉडी मधल्या आपल्या वॉटर लेव्हल. कमी होते ब्लड लेवल कमी होतो मग. तो लेवल मेंटेन करण्यासाठी आपली बॉडी एक मेकॅनिझम स्टार्ट करते. ते मेकॅनिझम म्हणजे होमिओस्टॅसिस मेकॅनिझम. त्याच्यात काय काय इन्क्लूड आहे सांग वॉटर लेवल. कमी होते तगते सुद्धा काही वेळेला आपल्या बॉडीचे टेमपर. टेम्रेचर वाढतं कमीसद्ध होतंथंडी विंडीमध्ये माहिती आहे ना बॉडीचं टेमपरेचर वाढतं आपलं. तापण ताप आल्यासारखं वाटत.
हम्म हम्म हम्म
शुगर वाढते अशा वेळेला हे होमिोस्टॅसिस आहे ना. हे मेकॅनिझम ऍक्टिवेट होतं. आणि आपली बॉडी जी लेवल आहे मेंटेन करण्यासाठी ते काम करत
हा हा.
हा याच्यात अजून एक पार्ट टाईम मोठा तो म्हणजे फीडबॅक सिस्टम हा एक बॉडीचा इव्हेंट आहे जो बॉडीची कंडिशन मॉनिटर करतो. म्हणजेच काय समजा तुझ्या बॉडीमध्ये काय जे एक्स्टर्नल चेंजेस होतात ना, बाहेरून जे चेंजेस होत आहेत तापमान वाढतं वगैरे काय मग ते सांगायचं ते मॉनिटर करायचं काम हा फीडबॅक स असत ते त्याच्यात सुद्धा तीन त्याचे तीन पार्ट असतात फीडबॅक सिस्टमचे. एक असतो रिसेिप्टार एक असतो कंट्रोल सेंटर आणि तिसरा असतो इफेक्टार
हा.
हे सर्व तीन मेन पार्ट पैकी एक रिसेप्टर, रिसेप्टर म्हणजे काय अशी एक सेल अशा एका सेल ला रिसेप्टर जॉईंट असते. जिथे तुला से जोतो समजा तुला आ मी टच केलंय तुला मी हात लावलाय म हे हात लावला हे तुला कस समजणार तर ते रिसेप्टार कंट्रोल सेंटर म्हणजे कोण आपला जो ब्रेन आहे. त्याला बॉडी मधला जो ब्रेन आहे त्याला कंट्रोल सेंटर असं नाव दिलेलं आहे. त्या ब्रेन पर्यंत मेसेज पोहोचवतो विथ द हेल्प ऑफ इ पिपल्स, पिंपल्स म्हणजे काय एक मेसेज पाठवला जातो. ब्रेन पर्यंत कि तुला कुठ तरी टच होत हात लावलेला. मग ब्रेन ते सगळं मॉनिटर करतो म्हणजे तो कुठला टच आहे. ते समजून घेतो आणि पुढे जे इफेक्टार इफेक्टर म्हणजे काय जी आपल्या स आपल्या सगळ्या बॉडीमध्ये जे सेल्स आहेत टिश्यूज आहेत ऑर्गन्स आहेत. त्या सगळे सगळे म्हणजे ते इफेक्टर असतात मग त्यांच्यापर्यंत ब्रेन परत एक मेसेज पाठवतो. कि तुला आ, ता टच झालेलं आहे समजलं का? सागर
ऑ हा.
हा तर हे फीडबॅक सिस्टमच काम आहे. हॅलो. मग बाकी काय म्हणतोय तुझ घरी काय म्हणतात. ठीक आहेत ना,
काय नाही बाकी सगळं ठीक बॉ
हॅलो सागर बाबा कसा आहे बरा आहे की नाही तू आवाज येत नाही तुझा.
अरे एक नंबर आहे बोवा एक नंबर
बरं आहेच ना हम्म कॉलेजल दररोज जातोच ना दांडी विंडी मारत नाहीस ना,
अरे नाही रे रोज कंटिन्यू कॉलेज असत रे बाबा
हा हा तसा हुशार आहेस रे तू आपल्या हायस्कूलचा, हायस्कूलचा टॉपर आहेस तू ह
अरे बस्कार रे भाय
हा मग आई तू श शहाण्णव मारले होते मला माहितय शहाण्णव टक्के पाडलायस तू
अरे यार तुला कोणीती बॉ चुकीची माहिती पोहोचवली असेल बॉ
हा नाही नाही कर कर चालेल म ठेवू का चल ठेवतो हा चल. ह